हॅलो
हॅलो हॅलो
हा आवाज येतोय का बोला
हा येतो क
रेचा प्रॉब्लेम आहे का ह.
खूप जोरात येतो या वस्तुंचा
नाही हो मी हळू बोलतेय.
हम्म म्हणजे फुल रेंज ममध्ये आहात.
हो हो बोला.
हम्.
ह
अ ते कशावर आपण बोलत होतो.
ए आय वरती बोलत होतो.
हा ए वरती असे म्हणजे आता तो ट्रेंड आलाय ना. आपला म्हणजे चेहरा बदलतात आणि दुसरा म्हणजे.
हो तो खूप नाही नाही ते खूप. किच आहे.
त्यावरर. हो
आपला डेटाच दिसतो ना. अ तेराय वापरत.
हा.
जे तु.
आह
हे चुकीचं आहे ना.
हा हा
आपण आपली पर्सनल माहिती नाहीच दिली पाहिजे. आता बघताय तुम्ही, एखादी लिंक पाठवली जाते, त्या लिंकवरून असं म्हणतात की, ह्या लिंकवर टच करा तुम्हाला पैसे मिळतात. ह्या लिंक वर टच करा तुम्हाला पुढे पैसे मिळाले, तुम्हाला लॉटरी लागले वगैे वगैरे.
हा!
पण.... जर तुम्ही एखादी लिंकवर टच करायला गेला तर काय होतं. तुमच बँक अकाउंट सगळे खाली होतात.
ह.
म्हणजे, कल कोणत्या लिंक वरती भरोसा म्हणजे, ऑनलाईन एखाद्या प्रोसेसवररती भरोसा करणं म्हणजे असं हे झाले ना!
हम!
तो सक्याम असु शकतो ना! सगळच खापर आपण पण एकाच्या या चचाळकार नाही फोडू शकत ना.
ए आयच्याच म्हणता येत नाही ए आयच्या डोक्यावरती आपण नाहीच फोडू शकतो. ए आयआपली बरीच कामं सोपी देखील कर तर आता बघा चार जीबी. वरती गुगल वरती, ए आयला जर जेमिनी वरती, हे जे आहे ना बनवलेले ऍप. ह तुम्हाला एखाद प्रश्चं उत्तर नाही मिळालं, तुम्ही तो प्रश्न टाकला. स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तर मिळून जात.
हम्म. आणखी ते नाही का! हम्म... आळूची वडी आळूची वडी कशी बनता.
आळूची पानं धुवायची स्वच्छ पानानं, ती पुसून घ्यायची, आणि विशेष काय माहितीये का? काळच्या पानावरती पाणी थांबतच नाही. हो का नाही, पण ते व आळूची पानं स्वच्छ धुवायची आणि त्याला परत, त बॅटर बनवून घ्यायचं डाळी ज ती डाळीच्या पिटामध्ये,
म्हणजे तुम्ही त्याचा शिरा काढून घेता का नाही?
नाही नाही आम्ही शिराब काढून घेत नाही तसच शिरावरती करतो.
हम.
शिरा काढल्या की त्याच्यातला अर्कच निघून जातो ना. आळुच्या पानातला. आणि त्याचे तेे डेट असतात. ते डेट सुद्धा फेकून द्यायचे नाहीत हा. आम्ही फेकून देत नाही डेट वगैरे आम्ही काय करतो, परत बेटर बनव आळूचं फतपत म्हणतात. ते डेट जे असत. जे असतात ते देठ शिजवायचं पाण्यामध्ये उकळून घेत त्याला मग शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, आलं लसूण,
हम्!
पेस्ट तेलात जिरं मोहरी. टाकून त्याला फोडणी द्याची ते शिजवले पान ते डेट असतात क नाही आळूची. त्याची ग्रेवी करायची. म्हणजे ग्रेव म्हणजे शिजलेलंच असतं, थोडक्यात ते, जरा मॅश करायचं ना आणि ते तसच फोडणी द्यायची अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं होतं छान लागते. आणखी औषधी पण असतात ना, आळूची पानं जशी औषध ते किडनी स्टोन साठी उपयोगी आहे. अळूच्या पानाचेपतपत
हा हा...
हा अगदी छान अस चव होते त्याची....
हम हा....
उत्कृष्ट पद्धतीने लागतात.... वडीला बॅटर बनवताना काय करतो आम्ही डाळीचं पीठ जे आहे.... त्याच्यामध्ये थोडं हळद ओवा चिंचेच पाणी तूप.... हिरवी मिरची लसूण.... थोडं खोबरं हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतो.... त्या बॅटरमध्ये टाकतो डाळीच्या..... पीटामध्ये आणि जास्तच कुरकुरीत हवी असेल तर थोडं तांदळाचं पीठ टाकतो एक चमचाभर..... आणि ते सरभरीत करून घेतात जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही.... मीडियम अस ते बनवून घेतो.... त्यानंतर ते आळूच्या पानावरती थोडं तेल लावून घेतो.... आणि त्याच्यावरती ते पसरवतो बॅटर आणि त्याचे गोल गोल असे फोल्ड करून.... अच्या वडा होतो आणि ते वापरून... वाफलण म्हणजे काय करतो वाफवण्यासाठी पाणी.... तो पहिल्यांदा उकळायला उकळलेल्या पाण्याच्या वरती.... आपले मोदक पात्र जे असत मोदक पात्र ठेवतो त्या मोदक..... पत्राला थोडं तेल लावून घेतो आणि त्याच्यावरती ते.... त्याच्यावरती आपण आमच्या वड्या.... शची पानं ठेवायची आणि वरून त्याच्यावरती झाकून द्यायचं.... झाकून दिलं ना...
हा...
मग ते वाफलत वाफरल्यानंतर..... हो ते काढून घ्यायचं शिजले का नाही बघायचं काढून घ्यायचं.... आणि थोडं थंड झालं की त छोटे छोटे काप करायचे बनवायचे किंवा तसेच.... तुम्ही फ्राय डीप फ्राय करून घेतले तरी चालतात... किंवा छोटे छोटे काप करून जरी फ्राय केलं तरी.... चालत काय अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या होतात किंवा.... जरी तुम्ही खाला तरी अगदी उत्कृष्ट एकदम छान उत्तम....
मग आम्ही कसं करतोय तेलात जिरं मोहरी.... टाकतोय थोड तीळ टाकतोय आणि ते वाफे... वाफवून घेतलेल्या वड्याना परतून घेत प तेलात....
तीळ पण टाकता का? आरोग्यासाठी छान आहे बर का ते औषधी आहे आपले जर.... गुडगे वगैरे दुखत असतील सांधे वगैरे दुखत असतील हाडा... हाडं मजबूत करण्यासाठी ते भाजून आपण रोज सकाळी उठल्या उठल्या अनुश्यापोटी.... एक चमचा खाल्ला तर छान लागतो...
हम्म.... सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच आहेत...
हो तर फक्त आपण केल्या पाहिजे तशा....
तिळ खाल्ल पाहिजे जवस खाल्लं पाहिजे खसखस खाली पाहिजे.... मनुका खाल्ल्या पाहिजेत बदाम खाल्ले पाहिजेत.. सगळं खायचं पण एकाच वेळी आपल्याला हे सगळं नाही ना खायचं होणार...
नाही नाही.... आणि कॉस्ट पण भरपूर आहे आजच्या काळात आपण विकत घ्यायचं म्हटलं तर महिन्याला आपला पगार... त्याच्यासाठी सुद्धा पुरणार नाही....
हम्म....
चहा म्हणजे आपण नैसर्गिक जे आपल्याला उपलब्ध आहे ते आपण खाऊ शकतो तुळशीची... पानं पेरूची पानं
तुम्हाला खोकला लागलाय जरा खावा.
हो हो जरा खोकला येतोय मला. खाते ना मी पेरूची पान खाते. सकाळी पोटी खाते मी ती पेरूची पान त्यामुळे मला जरा बरासा फरक पडलेला आहे.
हम्म.
ठसका जरा कमी झालेला आहे.
हम्म.
आवाजात माझ्या जाणवत असेल तुम्हाला थोडासा चेंज.
कसला?
आवाजामध्ये माझ्या काय फरक जाणवतो का तुम्हाला?
फरक साधा नाय लई जाणवतोय.
तुमची भाषा लयच कडक झाली ओ.
हम्म.
मला इथं तोंड आलयं मला बोलायला ईना झालयं जास्त.
हा.
उष्णता उठलिया तोंडात काय करू सांगा.
मग कशाला बोलायचं जास्त बोलायच नाही तुम्ही जिरं आणि खोबरं चावून खावा ना.
हा मला कुठला प्रश्न आज पडलेला माहितीये का?
हा.
असं तुम्ही जरा नोटीस करा माझ्याकडं.
हा.
मी लग्नाला गेलेलो ना आज तिथं खुर्चीत बसल्या बसल्या माझ्या डोक्यात एक प्रश्न घोळत होता कुठला सांगा?
कोणता ओ?
तिथं लग्नात ना नवरा नवरीला जिरे आणि साखर देत होती खायला.
देत होती का?
हा म्हणजे सगळ्याच लग्नात देतात हा काय देतायेत. ते जिर घातलेली साखर का खायला देतात? ते आज रिसर्च करून बघायचंच असं मी ठरवलेलं. पण ते आता माझ्या लक्षात आलं जिरे साखरचा प्रश्न.
बघा माझ्याकडून बरच नॉलेज तुम्हाला मिळण्यासारखं आहे की नाही. मग तुम्ही काय करा ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आठवून दिलेलं आहे ना. हा प्रश्न तुम्हाला आठवलेला आहे त्याचं उत्तर काय आहे ते मिळवा आणि मला प्लीज त्याचा आन्सर मला द्या उत्तर प्लीज
हा पुढल्या कॉलमध्ये तुम्हाला नक्की सांगेन पण हा कॉल तर बघा ना. किती वेळ झालाय.
नाही अजून आठ अडतीस झालेले आहेत पण तुम्ही आणखीन एक कॉल करू शकता का मला?
हो हो.
पाच कॉल झालेत ना तुमचे का नाही झाले?
बघायला पाहिजेत जिर साखर खाल्ल्याशिवाय काय कळणारच नाही ना आता.
हो जिरं खावा साखर खावा आणि मग ठरवा. किती कॉल झाले आता नऊ मिनिट झाले एका मिनटात मला जिरा खोब
कड आपल्याकडं पद्धत आहे जिर साखर चारायची दुसऱ्या जागी पद्धत आहे का नाही काय मला माहित नाही. पण ते का जिर आण साखर खायला देत्यात कारण, आमच्या लग्नात पण दिलेलं मला जिर आण साखर. खायला आणि मी त्या माण अ जिर साखर देणाऱ्या माणसाला मी वि चारलेलं म्हणजे भटजीच्या समोर आणखी एक जण उभारलेला आणि त्याला म्हंटलं मी त्यातलं जिर जिर काढून दे मला साखर खायला
हा भटजी काय म्हणले नाही तसं.
तसंच खायचं असतं हा खायचं असतं असली कुठली पद्धत जिरा घाऊन साखर खायचे
भटजीना विचारू शकला असता ना त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या वेळेलाच
पण लग्ना दिवशीचा भटजी मी आता कुठून आणणार
हो ना बरोबर नाही एक्सपायर झाले का ते
नाही आहेत अजून पण ह्यासाठी मला माहेर जायला लागणार एक मे आठवण करून द्यायला लागणार माझ्या लग्न त्ी जिरे खायला तर ते का दिल तर ते विचारायला लागणार
हो विचारा ना मग नक्की विचारा आणि त्याचं उत्तर जर तुम्ही माहेरी त्यानिमित्तानें तुम्हाला माहेरी जायला मिळेल ना आणि त्याचं उत्तर तुमच्या भटजीने दिलं की मलाही नक्की सांगा हा का मी पण वाट बघ तुमच्या कळची क
मी आठ दिवसाला माहेरी जाते तुम्हाला पट